हॅलो नमस्कार
बोला
मी सायरा स्टार बोलतोय
बरं
मला काय पाहिजे त्याबद्दल माहिती देऊ तुम्हाला कबद्दल माहिती देऊ
दऊ आहे तुम्ही कोणतं काम करतायसा
आम्ही चांदी का करतो बाय बेटरच काम करतो आम्ही
चांदीमध्येध्ये काय काय असतं यामध्ये
चांदी म काय काय असते रे वयबरेटर असते. ते आणि बरर चांदी चढू येत आणि अ त्यां दिवाळ तर तांदी वॉश करत्याात.
बरं.
तुम्ही कुठा आहे.
मी आता माझ्या वर्कवर आहे
हा
आणि आता तुमच्या कामामध्ये आहे आणि थोडीफार माहिती सांगा व्हायब्रेटरमध्येध्ये कोण कोणते हे घालतात पणजण
ापू हप इंच. पजपर्यंत अ लळ अ जोडवी आणि का?
बय.
आणि हळ जॉईंट
काय?
वयब्रेटर प
बरं.
अच्छा.
किती वेळ चालत आहे ते
किती वेळ ठेवाय लागतोय त्यामध्ये-
ते वश करायला पाार ठेवाय लागते.
बरं.
अ तेे वशकून स पहिला ह रडी
पॉलिश साठी किती वेळ थांबााला गेली.
हॅलो.
हो हो.
हॅलो.
हा वॉश साठी किती वेळा ठेवा लागते.
हो वळवायला प वळवायला दहा ते पंधरा मिनिट आणि ते वळवून झाल्यावर वळून झाल्यावर मग त्याच्या तारास सोडायच्या तारा असला.
हां. किती ते किती काम असते तुमचं. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.